हा बोल की,
काय झालं पूजाला कॉल लावालोय पूजाला कॉल लागना झालाय.
हम रेंज प्रॉबलेम काय तरी असेल? असनार ग!
या झाडाची पान पूर्ण डोंगरात हाइत. हम्
हा आवरल.
आवरल चालु हाय भाकरी चालू हाय जरा वांग्याच आदान केलो. एक च तीन टमाटर तेच कॉल करा. ते हू हू
कस काय? कामावर आज ज्याय गेलो नाही जायच होत दुपारी आणि तेनी कामावरनं लव तर आलं नाहीत म जाया गावलं नाय ग
हां हां
त्यांनी म्हटलं म राहू दे म्हणल उद्या जायचं म्हणलं झोपलेत आलंत.
हूं हूं
झोपू दया तिकड म्हणलं. म मगाशी उ उठून गेल्यात आणि दुपारी आलंत ग दोन वाजता जेवाय म्हणून आलेलत म म्हणलं आता इथन ना पुढं तिकड कवा कामावर जायचं आजच्या दिवस राहू दे उद्या जा म त्यामुळे थांबलो. नायत जाणार होतो मला म्हटलं दोन तासात येत तु तुझ आवरून बस म मी भांड कुंड आवरलं सगळ आणि म म्हणलं आता बसूया म्हणलं बसलो वाट बघेत मग तोपर्यंत तोपर्यंत हेनि की आयला नाहीत किती उशीर म दुपारी दोन वाजता आलेत. म जेवलो आणि मग म्हणलं जाऊया काय म्हणताना म्हणलं नाही आता कटाळा आलाय दोन वाजता जाऊन केवड काम कराय त जायालाच अर्धा एक तासभर लागतोय ग जायाला तिकडं म्हणलं तवर तीन वाजणार तवर याय माल करेपर्यंत चार आणि चार नंतर केवढा माल करायच केवडा सप
व्हय ते पण हाय सोड स्वतःचाच आहे ग व्यवसाय
त्यात कामगार सगळं राहिलेलं दुसऱ्या कामावर मी नी ती नी नं हर्षदा होतो मग म्हटलं थांबया राहू दे उद्या जाऊया.
दाजी येईल फक्त दाजीच कामंपण चांगला आहे बघितलं न त्या दिवशी म्हणजे दाजी स्वतः करत्यात काय म्हणजे स्वतःच केला हे करतात काय तुमच्या मशनरी तर हायत नव्ह?
र बनवल्यात ग. दुसऱ्या कुणाकडे नाहीेत आमच्या म प्रश्री असल्या त्यांनी स्वतः घरात बनवल्यात म्हणजे मधी त्यांना कसं ब्लेड लागलेलं नई, मग त्यावेळेला उगच कसं होतंय मोठं पण मशीन ते लहान ब्लेड लागलं तर केवढं पूर्ण दवाखान्यात जाईपर्यंत केवढ हे झालेला त्रास दोन तीन महिने घरातच होतात की त्याच्यामुळे मग त्यासाठी त्यानी स्वतः मग त्यावेळी घरात थांबल्यानंतर दोन तीन महिने काय करायचं घरात बसून म्हणून परत काम चालू केलं मशीन चालू केलं गाडा वगैरे केला कारण ते तर मोठं दोन फुटाचं ब्लेड आहे. मग ते लागलं बिगलं तर माणूस जाग्यावर राहायचं नाही असं बी तिघ म्हणत म्हणताना ते तयार करून स्वतः घेतले मग त्यावर आता दोन तीन मशीनस हयात तयार करून घेतल्यात स्वतःच ते बरं पडतय ओ आणि दुसऱ्या कोणाकडे नाहीये इथं आमच्यापाशी आहे त्या मशनर
बाजूचं डोकं धू दे स्पाचं
होय, होय आता आणि एक मशीन आता पावसाळ्यात करायचंय म्हणाल्यात. बघूया पावसाळ्यात ते मग घासायला कसं चार मग कामगार लावायला लागत्यात. केवढा दंगा आहे ग? गल्लीतले येत तेच म्हणल केवढा कालवा करायला हम्म ते आता घासायला कस चार माणसं लावायला लागतात नाही त्याच्यापेक्षा म्हणतात ते आपल्या एक मशीन केलं एकत्र चिरा आणून ठेवला कि तो बरोबर घासच जावावा अस करून घ्यायचंय घरात बसून म्हण त्यात तेवढ तरी करूया पावसाळ्याला दोन महिने का घरातच असते नई
नाही मी पण आता ते परवा तुझ्या असकडेच बघितलं ते म्हणजे फफोट ते पाच म्हणून ते सगळं
घरात हो घरात अस करतात की मला पोळीच साठी एक नंबर आहे तो पाळ पोळपाट. आणि तुपाची किरा लागल क नाही तूप लावून जर कराव लागलं लाट कराय लागलं तुपाची लाकडी पोळपाटावर पुढं सरकत
सरकत नाही होय त्यावर
आणि ह्याच्यावर माझेस सरकतीया मला ती सवयच झालीया, मला दुसऱ्या पोळपाटावर करायलाच येत ना य तेल तेन जास्त लागत नाहीत ग. तूप पण अर्धी वाटी मी घेतोय तेवढ्यातच पोळ्या माझ्या अर्धा किलो एक किलोच्या पोळ्या होत्या खर अजिबात म्हणजे तेल घ्यायचं झालं क तर भांड स्टीलचं मोठं घ्यायला लाग तर पावशेर तेल घ्यायला लागतंय, मग लाकडी पोळपाट असतंय त्याच्या वाटणीच स्टील हे परशीच्या पळपोटांचा एक नंबर हो ते तेल पण लय लागत नाही. काय नाही
त्यांच्या आंगात ते म्हणजे ती कला आहे एक अद्भुत प्रत्येकाला बघायचं तुम्हाला अस सा
ते टाकाउपासन टिकाऊ करत्यात ग त्या कटिंग राहिलेल्या किचनच्या किचनच्या राहिलेल्या पर्श्या असत्यात की. मग त्याचं कस त्याचं काय होत नाही म्हणताना मग ते पळपोट पाठ लहान आरतीच ताट ठेवायला
अग ते करून सुद्धा ते त्याच ते विकलं तरी एक प्रकारच सुद्धा आणि नवीन
एवढा कुठला वेळ आहे नाही वेळ व पावसाळ्यात नाही एक दोन महिने निवांत मिळतो. त्यात ग मग ते एकाला विकायला गेलीस कि ते गिराईकावर गिराईक येत क्हा कुणाला वेळ आहे पडू ते तिकड म्हणतात तेवढा वेळ नको हो करत बसायला म्हणून नाहीत करायच्या नादाला लागत जास्त
रेखीव काम करते सगळे मिळुन
होय जाईनाच्या कामाच्या बाबतीत हात धरत नाहीत कोण सोड आमच्या को च्या जिल्ह्यात पूर्ण एक नंबरला येत आहेत तरका बाहेरले हयात सोड पण म्हणजे क्वालिटी नाही आहे कितीतरी जण तेवढ्यासाठी हे केल्यात क्वालिटी नाही तशी आम्ही करतोय तशी
मकीपोहे
तर काय घरात बसून काय होतंय त्यांना कला आहे अंगात
कला होू शकता फक्त मोबाईल
त्याचं डोक डोकच एवढं आहे सगळ्या गोष्टीत
स्वतः व्यवसाय स्टार्ट होत म्हणजे साधी गोष्ट नाही ओ
होय पाठीमाग नाही ग कुणाचा आधार होय बाबा भाऊ असला एकंद्र कि ते बघीत बघीत दोघ जण करतील असं पण काही नाही एक
मी ते स्वतःच म्हणजे चिऱ्यांच्या म नाही केलं
डिझाईन वगैरे करायच झालं तर दुसरं कोण काम येत नाही कुणाला दुसऱ्या कामगारासनी पण एवढं जमत
जमत पण
जेवढं शिकवले तेवढंच कामगार कर त्यात ग
पण जास्त तेजीच घर हे जा अस तिक ते
रिसॉर्ट फार्म हाऊस हॉटेल आता कसं माणसं पहिली जुनी जी घरं होतीत क नाही चारकोणी घरं तिकडच वळल्यात परत माणसं. माणसांना कसं शहरात पहिल बंगल्यासाठी आली तर आणि पुन्हा तिकडच वळल्यात. म लय राहू दे त्यांची कुणाची घ त्यांना एक दिवस विश्रांतीसाठी खेडेगावात यायचच असतय. मग त्यासाठी आता हॉटेलंच फॉर्म हे लागल्यात रिसॉर्ट निघल्यात, फार्म हाऊस निघल्यात मग हित मग कस माणसान आपला व्यवसाय व्हायसाठी प्रत्येण जण ते कोकणी पद्धतीनच बांध
बांधाय बगालिया होय नाही तर भारी वाल्या च गारवा.
पहिला आणि पहिल एवढं नव्ह ह्या चार वर्षातच निघलय हे.
हा होय नाही होय होय खिराच. पहिल साध्या विटांनच बांध
नाही. चिऱ्यांचं बांधत्यात, पण साधी घरं बांधत होती. मग गारवा हाय माहितीय सगळ्यासनी, मग आता कसं ते डिझाईन मध्ये निघलंय. नाही लयजन डिझाईन मध्ये कराय बघायला लागल्यात, पूर्ण एरिया आता कानई नाही जिकड जंगल एरिया हाय त्या साइ ला पाण्याचा एरियाय त्या साइडला सगळीकडे तेच आहे. काय करायचं आता खर ते कस होतंय एकान घातलं म्हणून चौघाने घातलं कणी त्याचा म्हणजेख व्यवस्थित हे होत नाही ग बिजनेस होत नाही त्यांचा.
हा ते पनाय सोड.
हम् सगळीजण तेच करायला लालीत की होत नाही ग, म्हणजे पोटाव पाय येतोय दुसऱ्याच्या ज्या पण पहिलं केलेलं त्याच्यापेक्षा त्यान स्टँडर्ड बनवलं की, मग त्याचं पाठीचं मार्केटिंग जातय नाही त्याच केलेलं त्याने इतके पैसे खर्च केल्या त्याच सगळा इस्कूट होत असं होतय ग.
हो ते पण होतं.
खरं काय प्रत्येक जणाला तेला मिळतंय म्हणत्यात आपल्याला पण मिळल. तेज निम्म गिराइक एककडे जातय. हाऊस वाटत्या आपलं पण वईल त्यातन कुणाला तरी आपलं स्वतःच व्हावं असं वाटत असतय सोड दोन्हीकडनं पण त्यामुळ.
पण ते बरंय ग. तिथून पुढ कोणते व्यवसाय म्हणजे पुढे आपला
होय, मी तेच करणाराय बाहेर नो कढीपेक्षा क नही
स्वतःच ऐकत नाही ऐकत नाही शिकून आणि कॉन्ट्रॅक्टदार तेन असं झालं तर कसल भारी आता माणस सरकार नाही होय
तो पण तसलच काहीतरी उद्योग करणार, मग त्याला शाळेमध्ये कसं त्यो आता खेळात आहे हुशार, सोड मग खेळात पण बघ म्हणायचं आणि इकडं पण बघ म्हणायचं तुझं.
करत कोर तिन तुला मदत त्यानंतर तुझ तु बग म्हणायचं, कारण असल आपलं सा आपलं हाय ते कुणाचच नाही आहे इथ नाही एकमेव हाय ग मी इथ त्यामुळ चालतय होय तर काय आवरलं पोरग
पोर आहेत गल्ली मग आता तेच मनल तुला फोन तर लावावं.
तर काय मगाशी मी केल तुला रेंज नव्हत ती व्यवस्थित ग
त्याबरोबर दादांची घरं बांधलेली आवडली ती सगळी. तुला विचारा म्हणजे इकडं असं कवा तरी घरी आलं की करता
पुढच्या वेळी आता ब तेच म्हणलेलेत की पुढच्या वेळी बघूया की कुठे म रिसॉर्ट बघायचं बुक करायचं ग असं करायचं जेणेकरून एनजॉय पण करायला होय ते कस होतय गोमगाला पण एकदम झालो पण जास्त कि नाही चालत ते म्हणजे व्हायला पण काही नाही पण असं एन्जॉय कराय मिळणार क थांबून तिथच एन्जॉय करताय पण कसं झालं थांबलाव इथ इथलं आवरून आपलं घरातलं जाईपर्यंत वेळ झाला जेवण तेन करून खायला वेळ झाला तसं तसं ती नसतय ग तर आपलं बघत -बघत मुलं हा मुलं बाहेर पण स्विमिंग म वगैरे करू शकता अंगोळ आणि आपण आपलं घरातलं जेवण वगैरे पाहिजे तर तिथलं करू शकतोय किंवा बाहेर ऑर्डर करू शकतोय अस
ओके
ते चालतय मग तिथं एन्जॉय पण कराय मिळतय हे आपला दिवसचं जातोय श्याने, आपलं दग उलट कनी बायकांच हालच होत्यात ह्यामध्ये आपलं कामं आवरायची पुन्हा ती तीथ जाऊन आणि जेवन करायचं च तिथनं घरात येऊन आणि घरात करायचं असं होत.
होय होय.
अस मिळत नाही एन्जॉय करायला मग,
चालतय घे पुढच्या टायमिंग पासून तयारी करुया मग हम चालतय.
नेक्स्ट टाईम बघुया. हां हां
काय ते डबा दे